हा, आवाज बारीक यायलाय तुझा.
आवाज बारीक याय लागलाय? आता येतोय का? हा बरेस हायत तू?
हा हाय की मी पण बरी आहे. तू बरी आहेस?
हाय की. जेवलीस?
आत्ताच जेवलो बघ. तू जेवलीस?
होय जेवूनच बसलेलो, आई तेन आम्ही सगळेजण बोलत. तोपर्यंत तुझा फोन आला.
व्हय? आज गेलतीस ड्युटीवर?
व्हय. ड्यूटीवर जाऊण आलो बघ.
आलीस व्हय? हं. फर्स्ट हाय व्हय?
होय होय होय.
हं हं, हां हां. म? काय जेवण काय केलतस?
पप्पांच्या फोनवरन. चालतंय पण आवाज येत नाही. येतय की. हॅलो, आवाज अडकाय लागलाय गं.
हा जेवण काय केलेस?
आज जेवण व्हय? अ घेवड्याची भाज जी, वरणा वांग्याची आमटी, भात, चपात भाकरी, सांडगे केलय बघ. तुम्ही काय केलंय आज जेवण?
आज व्हय? आम्ही बटाट्याची भाजी, भाकरी, मुगाची आमटी, भात असा स्वैपाक. आज भात होता ना रेंदात.
हा हा हां बाजारला गेलता काय?
होय. भाज्या घेऊन आल त्यामुळे जरासा आज वेळ झाला.
हा हा हां आणि काय मग? काय फिराय गेलता म्हणा. नाही ग आमच्या इथ खूप महाग आहेत तुमच्या इथं-
आमच्या इथं तरी पण आहेत बऱ्यापैकी पंधराला पावशर.
टोमॅटो द धाला पाव किलो.
हा. आमच्या इथ तीस तीस रुपये शेवट नाही आहे.
नाही
होय काय काल फिराय गेलता तुम्ही
होय गेल तू हॉटेल ला गेले लो ग.
हॉटेल ला गेलता होय.
हा मुला नि घेऊन गेल्त.
हा हा हा हा.
का नाही बघते.
होय काय जेवला मग?
आमही व चिकन नसकी, हो, हा सोनकडी परत पांढरा रसा तांमडा रस्ता, बर, त्यात अंड्याची पण हे होती अर्धा अंड पण होतं अंड्याची गिरवी तेल
हा हा हा हा हा.
अ रोट्या होत्या
हो,
हा अं जेवण छान होत कधी आलं अस तर जाऊया आ परत तुम्ही हा?
हा हा जाऊ आहे की हा टेटस लावलेला नाही. ससा वगैरे घेऊन फोटो वगैरे काढल्यात तस काय खरंय काय का बाहु. ससा येतोय, का मला वाटलं भाऊलाय का काय ससा आतला
नाही-नाही सस आहे तुथं आणि ते लहान लाच ते हे झोपाळा. परत घसरगु असं पण आहे त्या हॉटेला
अगं छान आहे कि म स स्टीम तिथली.
होय मस्त आहे रेट जहायस हा त्याचा जेवणाच. खरं त्या जेवण पण आहे तिथे
जे रेट पण आहे ते म्हणजे हे पण छान आहे ना काय म्हणत य ते आपलं
ते हट
डेकोरेशन. बरे त्यामु असेल जेवण वगैरे छान असेल ना
होय जेवण चांगलं होतं तिथे मस्त आहे आलेलो परता आमची. अं मुलगी पण होती.
आथ मी फोन वर बोलालोय.
अ.
सगळ्यां
हा मग काय मग काय करायलायच आता?
काय नाही बघा बस रे
बसलाय सवय. ह हा सगळ्या सगळे प. बसलोय आम्ही पण आता घेऊन कार्यक्र बरं ते बघत बसले
हा हा अंकल वगैरे सगळे बरे आहेत का
हा आहेता आहेत सगळे बरी तिकड बरे आहेत का सगळे
हाय हाय मग कामाचं वगैरे तुमच्या कसं काय
काही नाही नाही वानताय काम काही नाही आहे घरात ब्लाऊज शिवत बसतोय
ह
ब्लाऊज लागेर का आहेत
हो
ह पोरांचा डबा असत त्यामु काय बाहेर जायला मिळत नाही कामाला हम्म त्यामु
होता क
हा होय
हो
अगोदर जातो तो आता बंद मुलांचा डबा आहेत म्हणतात बंद केलय मग त्यांचं फर्स्ट सेकंड हे चालू होतय ना
हा त्यांच्या पण शिफ्ट असतात काय
हा होय आता ता गेला आता त्याला सुट्टी आहे गुरुवारची
हा हा हा
हम्म चालते
होय होय होय आहेत कि बरे आहेत
हा ममी पप्
होय होय सगळे बरे आहेत बसल्यात टी व्ही बघत आत्ताच तुमचा कॉल आलाय नाही नाही पप्पांची डे चालू आहे
हम्म
हा मग सकाळी जातात पप्पा
हम् आणि म्मी
म्मी आहे की घरात ममीला सुट्टी आहे जरा माल कमी आहे त्यामुळे
होय हम्म बर चालते हां थोड्या वेळाने करूतो ठीक आहे
हा ठीक हा
ह
तन